हॅलो
ह बला
झाली चहा पाणी
घरदरीनी घरीर जरींगरी नाही म्हणलं
तुमचा आवाजत मी कस केवराला एवडा म
आवाज कमीचेतो याच्यामध्ये
काही नाही पूजाला आलंत नाही तेवढ जेवढं नव्हतं कमी येत
मग आता माझ्याकत फुलावाजूरला
ह ओक वाडीरो काय झालड पा
हा घरी अस त आज कामधंदा सोडू
घरी काय सि तू परलते भाई घरी
हम्म त्याच्यामुळून काम करायचं असं वाटतं ना
हम्म चलचा पानी
कोंदच्या प
अध्या वंदन
त सांगेल नाही त तस
नाही जस आता आहे तर करून प्यायजे आपली आपली मग काही
हा मग ते आहेस आपल्या न शिवटचा
आले निकै आतूनगत
हम
गावातून आले ना घेत ते
हम्म
हम्
ह
दफ्तर भरवला काय
आह
दफ्तर बररले
हम
बन ना
काय म्हणलं
म्हणलंली उरायला लागत
हा भई वजनभदन चालू आहे ना
हो का
हे काबले राहत आम्हाला
हम हम् आज मिीटिंग होती वाटत
मिीटिंग बी होती मिीटिंग मून आली मी
हा हे कण तुम्हा हे नक कॉण मग
कवाल येल एक तुम्हाला ये
अ कोण
आं
कोणाला
तुम्हाला
माझ्या याच्यावर नाही येत ग
नाही का याच्यावर येत मग या फोनवर
माझे नाव करेल आहे ना रवीना
ह हा आपण मग घ्या फोन का म वत मी आता आले असेल ना म्हणल तुम्हाला येल होत पहिले
ते माझ्या फोनवर होत नव्हतं पहिली
हो का हम्म आराध्य्यांत काय तोरली का
आराध्य्या झोपेले इथ्याही झोपेले
बरं आहे मग सकाळीला गरू ठर आलं तू त्याला
हम्म हम्
लावलं झालं सगळ मग
बादरी पराच ना
आताण टाका चचीन दोन दोन चार चार
होाव ना तशीच ना मग
पण बाई आता बा बाजारी बरसध कोणी लगित नाही एवढीच
करू म्हणलं पण आता काय करतील उन्हाळी बाजरीे आम कडं
हा आध राात म हम् लवन प म खायला ये त काम हश
हो म्हणलं टाकूनता
हम्म प आपण चांगली येतील चांगली य ते म्हणलं वर्षी पण म सांगाच्या टाइमला गुली घाली रा जास्तकी दुसरं काही नाही यंदा का लेट ये लवकर येरून येई यंदा
जाऊद्या आता कान जो काही हो
हम्म
ह
जे वयी ते वयी तू उडी मुंगसाले टाक
आ
उडीद मूग सगळं टाकलं असताना परमडचीनी लावली तुर मग त उगु ल अस आता
कोण गेलं वई आता बाई इकडे हिंडू लागल्या मी तिकडे हिंडू लागलो
हा तुम्हाला आता सगळ्यांनी मिीटिंगच काम आहे ना
हम्म
मिीटिंगेच काम आहे
मग ह ना पण मग आ हे पाहायचं ना इकडच राहू दयचं क मागं
हम ह
काम आहे ना आता
अवना
मीटिंगचं इकडचं अपचर खुपचर होईल नंतर आता ते माझ्या माग भी चालू होत
हं
त्याच्यामुं मी आता म्हणलीच नाही आता उद्या पाहते मी आता उद्या नाही धाडीत तिला
हा मतनसल कर फोन पण मग मी शेतात जायल होते ना
हम्म
दुपार लोक पाऊस चालू होता मगु परून आली घरी उघड ती बीघा काम झालं असत आज मेम चालू ला हम्म
टाकलेशि नाही आलून जाेणारतीलला ते किती काय असं हा पण मंग आता तेवढी झालं भाय ह
हम् जग बई लावून घ्यायची ए कंदन
य पिशी ल काय दोघी बाहे लावती भाई
हा एक जणी ना टाककीन मा ना कि रात तरी टाकलं उभ्या ना टाकायच तिला एंगड अगडी मात तला अटायच प जास्त मातीने लोटाची दबवत हम्
ल ग यला ध्यान
हो का बस न गेल्या अस बस
नाही ग आम्ही स्पेशल गाडी करतो ना
होव का मनिषाताई येईल होता काय
ह ते पण लोक
हम् म त्या फोन केलता आपण मीटिंग लले
ह अ दादू काय म्हणतेरपपा
तुमचे ते आधारची झाली तुमचे गटाची भी झाली असेन ना मग के वाय सी की नही आमची केली त हेना आज मग बाया घरी येत्यात करून घेतली वाटतं
होना ताई ते दोघी झणी येल व्हत्या ना
हं
हम्म
आज करु आता केव्हाशे कमी क आज लावते
कऊ करल ते केवायस्या
तेव्हास नहीं हेना कॅपचर
हा मग काऊन घेऊ रहिली ऑनलाईन घेऊ
हम्म
आज आमच्या तर य ते राहिले फक्त हम् चंद्रकाल काकू अन्
जायला होत्या.
त्या नव्हत्या न घरी तेला वर्षा ताई घेत त जायल आसन आणि एक ते गुड्डू भाऊ ची बायको नव्हती.
ती बी लग्नाला जाईली ना लग्न हे न तीच् भाशीेचं
अ
हम्म लग्नाला जाईल त्या म त्या दोघी जणी आता आत्यांच्या घरी क जाणारये वाटतं मग तिथ करणारये. आरुण त्याची तर करणार हेन ते पण त्यांच्या पोराचा फोन मध्ये येऊ रायला ना वाटतं ते
ह ना
हम्म गीता ताईच्या फोन मधी नय होऊ रायल काय मंग
तिच्या फोन मध्ये नय होत ते
हम्म ते पोराचा च फोन घेऊन याल लागतं सकाळी आठ वाज्याची म्हणे आम्ही लई
तेस ना
हम्म हे आता कॉल भी गन दहा मिंट बई याल कवर बोला लागत.
आन म
हा पाच मिनिटाची नही पहिले पाच मिनिटाचीच होती.
ओय बोलच लागतं म आता.
हो. हव हवं दिदी सांग मला जर सक त्यां नय चालत तस
नाही बी बोललं ना लावून दिलं एकदा बोलल का राहु ते अस दहा सेकंड होसतवर कस हा
दीदी एक मिनिट पण बोलत रहाय अन दहा मिंट झाली कट कर.
आहा
काय करु रहायल्या?
चालू ये अभ्यास तू ज कस अभ्यास रा तो.
रेपो.
आचा समाज आपण अभ्यास चालू आहे.
हो का चहा पाणी झाली का? ये येल स अ. तुम्ही सुनणे का?
बोलते हा येते.
हम सुून रो पेल
हम्म
सून झोपले.
हो का चहा पानी झाली का?
हा केल ना.
काय?
दफ्तर वज न भर चाू येवज न.
हाव का वजन भरण चालय.
हा. जेवढे घेतले तेवढे भरते आता काही उद्या बद्या भरी उद्या शाळेत गेल्यावर मग पहिन नाही कि हम्.
हम्म
म तेच म्हणत होते काकाला की घरी नाही का काय?
हाय घरीच आहे नाे आता येतच नाही मी.
तेच न बाई मंगला तर ल काम येन तुमच्या माग बी.
काम कयचंय.
मग.
बसेल आता काय कायच काम ये.
तुमग घरीच बसेल ना.
हा घरीच आहे.
न मग तेच म्हणते ना.
मला तर कोडी इंडा सड ग्या प च.
काय सांग नाही काका येऊन देते का नाही येऊन देते.
काकाच काही नाहीये.
काय सांगा बाई.
नाही नाही वईला आले बर का दहा मिनिटं.
आं.
दहा मिनिटं झाली व्हाला आली म्हणलं.
हय लालेय का मग कराखिन बंधन चालू.